हॅलो!
हॅलो!
पोराला नका वरडालू.
अय तिकडे जा. काय म्हणला तू काय सांगत होती वर्षाच?
मी म्हणलं स्टॉल लावला त्यांना आत्ता फोटो पाहिला ना.
जेवनाच ना?
हम्म जेवणाच स्टॉल तर ते आत्ता फोन केलता,
अंव
मला वाटलं होत भेट द्यायला जायचं होतं. पन आपल्याला यायलेत स्ल्याप, च काम चालूय आज नाही उद्या उद्या नाही तर परवादिवशी स्ल्याप राहणार रे, त्याच्यामुळ मग कुठं जमु राहील ती, हा.
हा, ते मिस्तरी पळून गेलते मग आले का?
मग आले ना आता.
तर आले का आता. हा वर्षाच भारी झालं त्यादिवशी परवा, परवाच फोन केलता ग तीनं मला.
हा ना भारी स्टाॅलच ग, दोन दिवस आहे ना ते आता?
आज नं, नाही काल आणि आजच आहे ना.
हाव ना मग.
दोन दिवसातच होतं ना.
त्याच्यामुळच मग मी म्हणलं, काय चालू आहे काही नाही स्टॉलला भेट द्यायला गेल्या नव्हत्या का?
नाही. मी नाही गेले गड्या.
एवढं मला हेच, मलाही जायची इच्छा नव्हती मॅडम ना माय माग त बांर आणलं होतं.
कशाचं?
कशाच? माल म्हणे तुम्ही दान फाउंडेशन मध्ये काम करू रायले, मी यानला ऑफर आलती
म्हणलं मला पण ते काही मला जमलं नाही ते ना
ग्रुप वर अगं ग्रुप वर टाकलं मॅडम न ना
हा ग्रुप वर टाकलं तर ते नंत कळलं मला आमच चिडून काढी झालत ती मॅडम न त्याच्यानच अ ते केलत. प्रीतल ना कल्पना ना.
हाव का?
हा, दोघीना करून दिलं.
पाहिय बाय
अन, म्हणी ती काम करती मनें त्याच्या मधी आता म्हणल मॅडम मला ऑफ होती त्याच्यात जाऊन पाहिलं मी तिकड ऑफिसला.
पाहय बरं मग आता तूच. हां हां
आता बर तू मला तरी दिसले ग? मी दान फाउंडेशन मध्ये काम करताना.
नाही बाई, नाही ना माणूस म्हणतस ना असं बोलतस ना.
मग, अ ऑफर आलती मी सगळ्यां सांगितल का नव्हतं सांगितलं सगळ्याला म्हणलं मला ऑफ
मला बी आलत बाई ते, पण मी नाही म्हनले होते बर का गं.
सगळ्या बायाला ऑफर येयेल होती, अन अ
मला पण आलेलं होतं ना ते पण मग मी नाही म्हणले होते त्यांनला
मग तेच ना, का ऑफर. ऑफर आलती, पण नाही म्हणून सांगितल्यावर आपला काही त्याच संग संबंध राहिला नाही ना.
नाही पण मग असं कशाल कराव बर बायानी बी त्यानंच आपल्यापर्यंत आणायच्या काही गोष्टी त्यांनंच वरती लावून द्यायचं हे पण त हे झालय
नेटवर्क नाही का आवाज गुतु राहिला तुझा अगं, म्हणल नेटवर्क मध्ये ये, नेटवर्क.
बसेलंय मी, बाहेरच ये
आवाज गुथू लागला तुझा. हाव का आता येऊ राहीला
नाही पण मंग असं करायचं ही नाय, काय बी काही लावून दिलं
त्यांना ना का?
हां, प्रीता अनं कल्पना नं
प्रीतल ना मला असं वाटतं ती स्वतः करती काय कोण त्याच्यात.
सराला माहिती
दान फाउंडेशन मध्ये काम करते ना ती.
कोणाला माहिती करीता असं ना आपल्याला काय माहिती आपल्याला ऑफर आलती आपण तिडं जाऊन पाहिलं.
पण अशी एकमेकशी नाव नाही दाखवायचे कोणी लय उमेदच्या एका कामावर थोडी बसलेल हे.
अन तेच ना मॅडम अरे बा मेसेज टाकलं टाकलं मॅडम मला फोन केला. खला
वैयक्तिक केलता का तुला मेसेज भी. वैयक्तिक केलता मेसेज.
तुमच वैक्िकय अस कॉल केला डायरेक्ट मॅडम
मॅडम म्हण काम करू आले तू मी ना अर्चना वर्क र कडे काम करून आले मग त्याच्यात.
मग होय मिरच्यातून जाणार आहे मग.
मी म्हणल मॅडम तुम्हाला सांगितलं कोणा.
आ
म्हणे तुमची आम्ही ना डिटेल काढली, नाही डिटेल काढली बाई तुमचं.
नाही तोवा नाव विचारायचं होतं मग सांगायचं होत.
नाव विचारलात. त्या दिवशी भटजी मध्ये याच्यामध्ये खिरडीमध्ये कार्यक्रम होता ना मॅडम त्या कार्यक्रम मध्ये यईल होती ना.
ते ते प्रधानमंत्रीचा कार्यक्रम चालू आता का तो खिरडीमध्ये चालू होता आणि त्याच वा कार्यक्रममधी चर्चा झाली. प्रीतल काय म्हणती मला फोन करून बाई कावेरी ताई तुम्ही काम करू राहिल्या मॅडमला माहित झालं मीम्हणलं. तुला सांगितलं कोण मी काम करू राहिले म्हणून म्हणे नाही नाही आणं का मला म्हणती मला प्रितलनं फोन केला आणं मला विचारलं मंग म्या सगितंल कावेरी करती म्हणून त्याच्यात काम तर वा रे वा झालं म्हटलं बर झालं सांगितंल. कुठलं चांगलंय म्हणलं कोण किती पेमेंट काढले किती नाही सांग म्हणलं मला मंग मॅडमलाच फोन लावला. म्हणलं मॅडम तुम्ही आता खरं खरं क्लिअर क्लिअर सागून द्या म्हणलं का मी काम करते की नाही करते. की म्हणजे मा इकड बी काम चाललं जाईन ना म्हणलं तुमच्या नादी लागून मग ती मॅडम म्हणे ती मॅडम मॅडमची आपल्या मॅडम मग ती मी म्हणे मॅडम तकरीत नाही म्हणे त्याच्यामध्ये मला सोडून द्यायचं नाही म्हणे.
ह् प्रितालच म्हणे का मग असं मॅडमला?
मग..
का गं?
मला मॅडमांग काय म्हणे मला म्हणं कावेरी ताई मॅडम म्हणले बोलल्या मॅडम म्हणल्या का तुम्ही त्याच्यामध्ये काम करू राहिल्या. म्या लई तूझं मी तुमच काही एका करीत नाही. पन्नास पन्नासच्यामध्ये
बरोबर आहं मग.
अर्चनाताई संघ कधी राहतो मी आणं अर्चनाताई पण याला
मला पण माझे चुलत सासरे म्हणे तु निसतं करून करून तर पाहं म्हणे, चार पाच महिने पेमेंट तर काढून घे म्हणे पंधरा पंधरा हजार रुपये.
तेच ना.
पण म्हणलं म्हणलं, नको बाई मला करायचंच नाही म्हणलं दगदग जा तिकडं
हप्ताला ते करीनं का आणखीन हप
मग तेच ना हा
येच तर गट गटाकरून आपल्याकडून रे गटाच तिकडे पाहाय जा.
हा तेच ना म हेच तर आपल्याला ऊमजना. त्या दिवशी तुम्ही यांच्याकडे गेलता काय सुमतीताई कड.
हा रेकॉर्ड लिहाला.
कोणाचं?
त्याच्यात नाही ना, ग्राम संघाचा ग्राम संघाचा.
अ काल पण ताईली येतो म्हणत होत्या ना?
हो का मला आहे ना माझं गटाच रेकॉर्ड कम्प्लीट करायचं गोष घोष वारा राहिले माझा बी.
का ग?
मी काय म्हणते सुमित ताई कडे जायचं हा के्याला ना?
का तुपला मला आवाज गुपत येऊ लागला कावेरी.
अहो म्हणलं इच्छा नाका नादी लागु तुम्ही ति रश्मीताई तेथ जर गेला तर तूम्हाला त्या बरोबर बरोबर सांगितीन. कसं वाराच कसं लिहाच चुकीच माहिती ऐकत बसस तोवर आमचच रेकॉड घेऊन आम्ही तिकडे जाय तो. तिला फक्त काय येत माहितीये का खर्च बाजू न जमा बाजू काढतेय ती.
हाव का, नाही ये सुनीता ताई कात तर सुनीता ताई नाही ना मग आता, जाऊ दे एक दिवस मी आता हिच्याकडेच जाईन. सुमती ताई कडं. त्या जालन्याला जायल ना ड्रोनच्या ट्रेनिंगला
नाही. तुम्ही काय करा एक दिवस जरी कधी गेल्या ना तर ताई कडे गंटा भर भी गेल्या तरी त्या गटी एका घट्यात लीउन देत्यात.
हा ना मला त्यांच्याकडे जायचंय ना मग हाव ना.
हा मग त्यांच्यामुळे तुम्ही तिकडं जा तिड पा कारण तुमच मंगळवारच
अगं आता मला हे म्हणे सुमती ताई म्हणते आपल्या प्रभागातून एकच गाव घेतलं म्हणत होती एक नाही आपलं गाव कॅन्सल केलं म्हणे आमचं गोळे गाव
हा.
सुनीता ताई नाही तिथं?
नाही, तुमचं गोळेगाव कॅन्सल केलं मग कोणतं गेलं? हॅलो.
आग, म्हणलं आमचं सुनीता ताई नाही निघत. बोल ना. गाव घेतलं नाही ये. आग घेतलं नाही. ते आता कोणत्या बी गावात विजिटला येणार आहे असे म्हणले ते.
हाव का मग रेकॉर्ड क रेकॉर्ड कम्प्लेटच करन हे ना?
नाही रेकॉर्ड कंप्लीट करून ठिवणच आहे मला.
तेच ना.
आता मी काजचा सुमन ताईला बोलले होते ते म्हणलं तुम्ही मला तेवढं रेकॉर्डच हे करा म्हणलं. त्या म्हणे हाव म्हणे माझा ग्रामसघाच लिहायचं आहे म्हणे आज.
उद्या जा ना उद्या सकाळी सकाळी.
हा पाहिन ना त्यांना विचारून.
एक दोन पान जरी का लिहिले गेले ना तर सगळं संप
म ते समजलं का आपण लिहून घेतो ना ग मंग लागलं तर. नंतर.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
आ.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
हाव ना मग तेच ना.
नाही झालं, मग निस्त समजून आलो सांगितलं.
हा. तेच ना मग तसंच करायचं ना. हॅलो आवाज
चालन मग, हा आता येवू रायला का आवाज खूप गुतू राहीला. हॅलो.
तुहा आवाजच लई गुतू राहिला ना गं?
आवाजच गुतू राहिला ना मग एक पाच मिन पाहिया दोन शेकंद बोला आता फक्त.
झालं मंग थ?
झाले दहा मिनट. ठेवू का?
चालंण मग ठेवू का? हां.
झालं की अलीकडं? थोड्या वेळांन करती.